हां बोला की
ते येतयं नव्हे, आता तुम्ही क् अप्लिकेशन हे काढलायसा बघा. हा म त्याला दुसरा तणाव, हे क् ऍड करता येतयं की म्हनजे आता तुमच्या मिस्टरांचा वगैरे नंबर असला कनै
हं.
हा, त्यांच्या नंबरवर तुम्ही ऍड अकाउंट करू शक ताय बघा. तसं करा म हा, दोन अकाउंट हूतय. म तुम्हाला जर हेच्यावर करायचं नसलं म्हजे हे कोनतरी युज केलयं ना हे, हा, म दुसऱ्या अकाउंटवर करायचं असलं, तर म तुम्ही तेच्यावरन करू शक ता पहिल्यापासनं होय. सगळं तसं होनार. हम्म.. होय तसं होणार पन, होय, म तिच्यातनं आता डिलेट झाला असेल तुम्ही काढ म तिच्या, तिनं टास्क कंम्प्लीट तिने केलेलं, म पेमेंट वगैरे असेल की.
हो, दोन हजार दिसतेय की पेमेंट.
दोन हजार हायं व्हयं?
हम्-
मग ते काय तुम्हाना सेंड करून घेता येत नाही बँकेत?
त्याने एक त्याने विड्रॉ केले.
कोण विड्रॉ? तिन केलं होय?
केलयं आधी विड्रा मी, आता घेतल्या घेतल्या बघितलं.
तेच कि म, ते असतं कनी अ ते बिना विड्रॉ- केलेलं असतं तर तुम्हाला मिळालं असत.
बर ते पे पेमेंटच म्हणजे कसं काय विचारला का?
पेमेंटच काय विचारायला नाही हो कारण अजून तर काय-
हे सगळं टास्क कंप्लीट झालं तर किती पेमेंट येणार आहे?
होय ते पण कळायला पाहिजे. ते पेमेंटचं काय म्हणाल्यात, आता- चारशे रुपये, चौघींना फोन केल्यावर चारशे रुपये मिळणार आणि आप- पण त्यांचं उचललेला ऐंशी ऐंशी. म्हणजे चार वेळा ऐंशी आणि हे शंभर बघा किती होतंय आणि-
एकशे चाळीस.
सात चोक बत्तीस, तीनशे वीस. तीन आठ चोक बत्तीस, तीनशे वीस आणि- चारशे पाचशे सहाशे सातशे. सातशे, सातशे वीस- तसं काय तर मिळणार आपल्याला.
सातशे वीस होय?
हा सातशे वीस. बघा आपलं हे बोललेलं- चार चौघींच चारशे रुपये, पाच- हा आणि ते तीनशे वीस ऐंशी ऐंशीच चार वेळा. आठ चोक बत्तीस ना मग. हा, हा म अस- स ते सहाशे ते सातशे आणि सातशे वरच वीस रुपये हा. सातशे वीस रुपये मिळते आपल्याला ह.
त हे-
हे सगळं ती व एक मैत्रिण होती ना, ती हाय अजून तीच- पण चालू आहे कॉलतेन करायचं.
हा हा.
मग ती, तिच्या संगच बोललेलो.
वर्षा का?
वर्षा नाही, अ दिक्षा नावाची पोरगी आहे तीच्या संग. ती वर्षा मॅडम आहे नव्ह कोण तर?
होय नाही ते आम्ही काय टाईमीच फ्रेंड आहे माझी ती, ती मला आत्ता -
होय क कसं काय ओळखताय आता तुम्ही एकमेकींना?
होय ओळखते मी कॉल केला तिनं रिसीव् केला नाही, आम्ही एकाच अकॅडमीत होतो ना कोल्हापूरला.
होय, भारीच कि मग.
मग तीला अजून-
मग, तिला म नंत तुम्ही बोललास- तर वळखतोय तिला.
नाही मी नंतर सविस्तर विचारतो की सगळं तिला कसं काय काय.
ह मग तिन तिनच तुम्हाला ऍड केली काय त्या ग्रुप मध्ये ते हे तीच्या- कळलं
नाही दुसऱ्या फ्रेंडनं केलेय म्हणजे ती. ती सुमय्या आणि ती वर्षा. त्या आमच्या अकॅडमीत
हा होय मग ती सुमय्या ना दुसरीकडे काउंट युज कराय दिलं की काय काय वाटतं तसच काय तरी झालं असेल. मग हे खरं हाय का काय काय माहिती
टीम असणार आहे ना आ.
होय त्यांची त्यांची पण टीम असणार की तरी बर तुम्हाला सांगितलं ते.
काय ते?
मैत्रिणीनं बरंच तुम्हाला सांगितलं, म्हणल
नाही, मी सारखं विचारतो म्हणजे क्लोजच आहे ना, असं हे नाही. आम्ही किती तर असन त्यांच्या घरी तेन गेलतो.
हा हा, असं होतं होय, कुठल्या अकॅडमीत होता कोल्हापूरमध्ये? कुठली अकॅडमी होती?
हम्म, फोर्स करिअर अकॅडमी.
हो, मग तिथं तुम्ही राहायलाच होता हॉस्टेलला त्यांना नाय मग तुम्ही सगळ्या एकत्र होता? मी कोल्हापूरचीच आहे मी.
हा हा.
हं, खरं तुम्ही तिथे राहियला का, हॉस्टेलला तेन? हा, हा, मग तिथनं मग कधी सुटलं? ते लग्नआधीच होतं, का लग्न झाल्यावर पण जात होता?
नाय लग्नाआधी.
लग्नाआधी व्हय, आणि काय मग?
काय नाही बघा.
ऐ भांडी
काय म्हंटला?
भांडी झाली काय म्हणली? झाली भांडी, तरी बरं लवकर झाली.
संध्याकाच्या भांड्याला वेळ